हॅल हॅलो हो येतोय
धनवंतीला तरर फोनच नाही लागत होता म्हण म्हटलं तर लागून गेला तथोडी
प काही नाही झोपलेले होते
हम् जप मोडली का मग मी तुझी
नाही ग आम्ही ते सिरियल पाहत होतो तू हम
टीव्ही सिरियल हम् जेवण झालं मग
झालं जेवण केव्हा अस आज का हम् आंबे आणले होते
हा पुरणपोळी केली
पुरणपोळी नाही केली गं.. पुरणपोळी पण नाही खाऊ वाटत मग गवची पोळी बनवून दिली हो
रोजची भाजीला पण काय करायचं कंटाळा येतो म्हणून काय हा तेच तेच ते बरण खाऊ पण नाही वाटत पोट पण नाही भरत त वाटत त्याच्या सोबत पण काहीतरी पापड वगैरे भजी काय राहि
हो तच चांगलं ना तु काही काही बोल ह हा
बटाट्याची भाजी केली सुकी आणि पोळी केली होती गव्हाची.
हो असशीला हो.
हम्म, सकाळी काय उडदाची डाळ, मकीची भाकर, खिचडी भात केला होता. तर मला मकीचे अ भाकर आणि उडदाची डाव आवडतच नाही. खाऊच नाही वाटत. खाल्ली तरी पण पोट भरल्यासारखं वाटतच नाही.
कशाला अगं उडदाचे दाल चांगलं असते ना.
हा हा मला पचन पण नाही होत. काय माहिती काय होत?
तुझ्याच पोटामध्ये काय तरी असल गडबड.
का तरी प्रॉब्लेम गडबडच असेल त्याच्या.
होउदे.
हाललं का मग मला ना अ कपडे धुते भांडी घासते. जास्त वेळ बस-बसल जात नाही जेम-तेम कपडे धुते मग हम असं होत. गॅसचा प्रॉब्लेम असेल.
हो त तसच असेल मग.
हा पचन संस्था घडले असेल त्याच्यामुळ. हा हा तस होऊन जातना. एक दिवशी का आज आणि योगासन करायला सांगत होते मॅडम योगा दिवस साजरा करू म्हणून
हा. तर केला?
हा मॅडम आल्या होत्या मी कापुस लावायला शी शेतात चालली गेली होती.
कापूस
हा ना.
नाही गं पाऊस नाही आला कस हाय कापूस लाव
पाणी चालू आहे केलंय की विहिर च पाणी, बोरच पाणी हम.
तस.
हम्म त्याच्यामुळ काय थोडं थोडं लावायचं आणि मग उगवलं क एक कसायटने नेंदणी करत राहायची. काम पण वाढून तरच जातना मग पावसाळ्यात तर पण मजूर पण सापडत नाही काय नाही? नेंदनी करायला पण. सुट्टीच्या दिवशी गं. बाराजणी आणि हा ना बाराजणी. सगळ्यांनाच निमंत्रण द्यावं लागेल त्यांना या म्हना? हा कार्यक्रम
हो, अरे हो खोटो हो खोट बोलून घ्यायचं. नेंदनी करून घ्यायची.
कार्यक्रम आहे म्हणून बोलवायचा त्यांना. सगळयांनी चला म्हणायला का ते सगळंच. काम होऊन जाणार? काय करणार दुसरा उपायच नाही? ते दुसऱ्या गावाचे पण मजुरी येतात ना त्यात पण. ह काय अडीचशे रुपये घेतात एक काम जोरच्या रिक्षा येते ना नाही. मग त्या रिक्षावाल्याला पन्नास त एक्स्ट्रा काढतो पैसे आणि लोकांना दोनशे हा एक जना मागे पन्नास रुपये घेत होतो.
हम्म खूप कमावतात ग रिक्षावाला तर
कीती? पण काय कर केलं तरी शेतकऱ्या शेतकऱ्यालाच मारतात ते.
हा जेवतेय.
मग घेतली तर नाही का मीटिंग मंग तू?
काय घेतली की? तु घेतली काय नाही.
दिसने मीटिंग
हम्म नाही ग मुली पण गोडत नाही होत म्हणून मॅडमांना मी पण सांगितलं संध्या गाडी घेणार म्हणून मला पण टाईमच नाही भेटला? वेळच नाही गीताला पण सांगितल ह. गीताला पण सांगितलं म्हटलं तू मुलींना गोळा करून ठेवशील. मी येणार? कोड पांढरीला सांगितलं तर तिने पण परत फोन पण नाही केला काही
कायद नाही का?
मग काय म्हटल ही पण गेली आता. कोणत्या कामात गुंतली आता न कोतीला ह. टेन्शन द्यायचं म्हणून काही.
मी पण प स सकाळी घेणार होते. जावूदे म्हणून आसंकाय अस म्हणजे मख्खी लागाल्या सारख चालत जातात ना मुली
हा. तर मग की कापूस लावायला सगळे चालले जातात आणि संध्याकाळी पण त्यांना पण टाईम नाही भेटत वेळच नाही भेटत त. काय करनार आपण आता तर कोणीच
आपल्याकडे तर तेच आपल्याकडे तर टाईम आहे पण त्यांच्याकडे टाइम पाहिजे ना. हे पण तीस दुसऱ्यांकडे अस अ अस मॅडम बोलणार ना अ आपल्याला त्या दुसऱ्या शअरप्यांकडे म्हणजे टाईम हो. ते त्या मुलींकडे पण टाम हो तुमच्याकडे कसय टाईम मिळतो अस.
तसच सांगणार. म मजाव त्या हम्म.
गुडवेलच सगळं भरलं गेलं.
राहिलय आता तर नवीनच आहे ते काही समजत पण नाही किती एकेक दनात नाव शोधायचं मग ते भरायचं उशीर लागतो.
कसं काय ग सरस नाही काय सरस नाही मारत मार
हा ना मारते ना पण ते आधीच चांगलं होतं पटापट व्हायचं ते आता ते ह्याच्यात जायचं फाईल सारखं. त्याच्यात जायचं आणि ते सहच बाई म्हणून अ हम्म तिथं जाऊन मग हे कराय शोधायचं लईचउशीर लागतो त्याला
हम्म हम्म हे मग तसच करून इथे भरलेले आहे पण थोडं बाकी माझं पण भरायचं
हो का
हो
गोरदोर मातांचं पण भरायचं राहिलय नवीनन हा नवीन नोंदणी पण करायची राहिली त्यांची पण थोडी अपूर्ण माहिती आहे ना
हो हो
त्याच्यामुळं राहतच ते पण
हो से अं ते आता ते बरायला लावलेलं होत ते फम का
हम्म हो ते ते भरलेले आहेत पण नवीन नोंदणी अस ते ना गरोदर मातांची आता माझ्याकड पाच नवीन नोंदणी आली आहे ना
हो
त्यांना म अॅपमध्ये नोंद करावी लागेल त्यां छे
तुमच उशीरा होतो का लशिकरण
नाही ग दोन तार खेला होत हे अंगणवाडी कानिपातच आणि दोन नंबर अंगणवाडीच सतरा तारखेला होतं वाटत
अ तुम दला स्वीकारण नाग तुम
हा अजून गीत त्याचं पण लसीकरण होत ना तिकड मी पण गेली होती
पास
हम्म
तळस पुनलाय मोठं गाव आहे ग
हो आम आमच्याकड तर तीन तीन अंगणवाड्या आहेत गीताकडे तीन माझ्याकडे तीन मग काय हा ना ते सगळी माहिती गोळा करायला पण खूपच उशीर लागतो आम्हाला
हम अडप पत ना तु मत एकटेच
हा आणि ते हे भरायच ते त्याच्यात पण वेळच लागतो आम्हाला सगळा डाटा रजिस्टर मध्ये लिहायचं जास्त काम वाढतं ना
म
तीन तीन अंगन वाडे गीता कळे अजून जास्त मुलांची संख्या पण जास्त
हा सांगत होते ते इतकी मुलांची संख्या माझ्याकडे जास्त झाली असते
हा इकडच्या अंगणवाडीत पण जास्त मुलं आहे तिथं कोळपांढरीला तर दोन दोशे मुलांच्या वरतीचे म्हणज झिरो ते सहा पर्यंत
असं का मग ते जिरो ते दोन वर्ष कमी असणार का जास्त शंभर पर्यंत अस तलते पण
हो शंभर पर्यंत असतील मला माझ्याकडे पण शंभर मुले राहतातच
असं का माझ्याकडे दोघे अंगणवाडी ते शंभर असतील का?
हम जरा पण झिरो ते झिरो ते दोन वर्षत काढले ना मग शंभर मुलं असतात तापल्यात
हम्म शंबर असतातच.
हम्म आणि टोटल जे म्हणजे पूर्ण असतात ना झिरो ते सहा वय वयोगटतील मुलं
हा
त्यांचे एकशे पस्तीस अशी संख्या असते.
हो
आपल्याकडे अंगणवाड्या जास्त असतात. त्याच्यामुळे तू पण ते थोड्या महिलांना बसवून बटरफ्लाय ते नाही का फुलपाखरू योगा तोच करून दाखवायला पाहिजे हम् मी पण तेच र हम येड्या झाल्या मग, म्हणून सांगतील का आपण
त्याला त्या करून
नाही करणार. पण गरोदर असतात तेव्हा पण ते पण म्हणजे तो योगा केला ना,
हा हा
शरीरासाठीठी फायदेशीर असतो माणूस.
ते काय बसायला इतकं काय येते ना बटरफ्लाय मध्ये काय. त्यांना काही कोणत हे होणार आहे. चांगलं नावलोट.
हा ना चांगलं ना.
आम्हाला बसर वग जाणार असं सांगणार ते पण गरोदर.
हम्म ते पण नाटक करतात.
त्यांनाच बोलता येतो म्हणजे?
हम्म.
ह् हम् दुसरं काय?
काय नाही.
मग क ला वगैरे तुमच काय कोणतं पेमेंट!
हेच तर आपलं कामाचा पगार.
कार्य अँप का कोणतं?
हे कार्याच. माझे तर थोडेच असतील.
बागयच ना तीते इथं ह बघ.. मग.
हम्म टोटल तीनशे चौसष्ट रुपये! धनवंतीचे माहिती आहे का तिथ तीन हजाराच्या वरती.